हॅलो.
हॅलो.
हॅलो,, हा काय करायल्यास गं?
काय नाही बग,, हाय घरात, तू?
हॅलो.
हॅलो.
बसलोय बग निवांत,, हॅलो.
हॅलो जेवलीस का?
हा,, हा जेवलो, तू जेवलीस?
हो मी पण जेवले.
हा, तेच मला जरा क नै काजळाची रेसिपी पाहिजेल हूती गं, तुम्ही कसं कसं काजळ बनवत्यास काय?
बनवते ना ग काजळ बनवते कधी,, संध्याकाळची नाईट क्रीम पण एकदा दोनदा बनवलेली.
हां.
अ पण बेस्ट आहेत,, आपल्या आपल्या घरातल्या घरातलं ग कायतरी.
होय बई ना,, घरात बनवलेलं, उलट चांगलं असतय नाही म्हणून म्हटलं.
हो, म्हणूनच की आणी आजकाल बघायलां केमिकल, म्हणून म्हटलं आपलं घरात आपल्याला जमतय निदान तेवढं तरी काही तरी बनूया ना.
होय होय तेच. आणि आपल्याला घरातल्या एक वेळ कसं होतं बाहेरला याच्यामध्ये केमिकल मिक्स केल्यामुळं डोळ्यांचे प्रॉब्लेम काहीतरी होतोय आपल्याला तेवढं चांगलं पाहिजे जेणेकरून दुसरं कुठलं असू दे नसू दे माणसाला डोळ व्यवस्थित असलं म्हणजे व्य बरं पडते म्हणून.
नाही-नाही अगदी बरोबर आहे तुझं सोड.
प्रोडक्ट वापरताना भीती वाटत्या. त्यामुळं म्हणून म्हटलं घरी बनवल त्यास तू बघूया विचारून.
नाही एकदा बनवून तरी बघ मग परत विकत कधीच आणणार नाहीस तू.
हा मग तेच मला पण तेच पाहिजे आहे कारण आपल्याला लहान मुलांना पण घरात घालता यावं असं पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यासाठी मी पण माझ्या मुलींसाठी शिकलेलं अगं माझी बारकी मुलगी छोटी होती आहे ना त्यावेेळेस पासून मी शिकले सगळे.
हा मग तसच पाहिजे ग म्हणजे लहान मुलं आहेत घरात आणि ते आहेत गम, बघितल्यात भरपूर पण ते डोळ्यात पण इसकड असं पूर्ण कडेला काळ होतंय. जरा मुलांच्या डोळ्यात पाणी वगैरे आलं तर तसं नकोय मला.
नाही-नाही हे कसं तू वॉटरप्रूफ पणाय एक-दोन दिवस तरी कणी आरामात जर म्हणजे पाणी नाही लागलं जरी पाणी जरी त्याला लागलं ना तरी पण ते जात नाही.
हा मग तसंच पाहिजे कारण मुलांच्या डोळ्यात कसं पाणी आलं की सगळ चेहरा खराब करून घेत्यात. मुलं डोळ्यांना वगैरे हात लागला तर.
होय ते बरोबर आहे खरं तुझं चालेल काही प्रॉब्लेम नाही सांगते खूप इझी आहे अगं.
हा हा सांग की.
जसं आपल्या दिवाळीतली पंती वगैरे आता तुझ्या घरी असेलच.
हा.
हा ते काही नाही स्वच्छ धुऊून वगैरे घे मस्त पैकी. स्वच्छ धुवून वगैरे झाले ना की, त्याला थोडं उन्हात वगैरे सुकवून झाले की अं आपला कापूस तरी घरी असतोयच.
होय असतं की.
त्यामध्ये काय करायचं एक आपली एक चिमेट चिमटभर नुसतं आपला कणी ओवा.
ओवा हा.
हा तो आपला चिमूटभर ओवा घातली तरी लहान मुलांना भरपूर झाला.
हा हा.
आणि एक-दोन बदाम अं बदाम आपले तूप असलं तर घरी तुझ्या साजूक तुपामध्ये फक्त भिजवून काढ, भिजत वगैरे ठेवायचं नाही त्याला. फक्त त्यामध्ये डुब हां डुबवून जरी काढलीस ना तरी भरपूर झालं.
हा‌ ह‌.
आणि काढलीस ना बाहेर कि अ किंवा त्याला क्रश सुद्धा करू शकतेस हा तु म्हणजे जेणेकरून चेचून वगैरे सुद्धा घालू शकते असं काय नाही की अखंडच बदाम घालाव असं पण काय नाहीये.
हा फक्त म्हणजे बारीक चिरलेलं किंवा असं क तेझ बुक्का करून घातलेलं चालतंय.
हा चालतंय पण एवढं लक्षात ठेव की जेणे करून तू चिरताना वगैरे विळीवर कांदा वगैरे ज्या विळीवर काप तेच ना त्यांच्यावरच नको कापायला जाऊस, कारण काय होईल त्या पण वापरणार कुठय डोळ्याला त्याच्यामुळे डोळ्याला त्रास वगैरे झाला तर त्याचा.
होय होय बरोबर आहे ते.
त्यामुळ तेव्हा वगैरे जेव्हा क्रश करतेस तर एखाद्या वेळेस स्वच्छ पेपर वगैरे घे आणि त्याच्यानंतर क्रश करते.
हां,
शक्यतो चिरण्याच्या वगैरे भानगडीत पडूच नकोस क्रशच कर किंवा डयरेक्ट जरी घातलेस तरीे बेस्ट.
म्हणजे डायरेक्ट तस घालता येतय.
येत घालता पण थो नाही नाही पण कस ते पूर्ण नाही हे होत अस म्हणजे जळत नाही तस थोड रहात. त मग आपल्याला पूर्ण त्याचा हे पाहिजे असेल फायदा पाहिजे असेल.
हां,
तर काय कराव लागेल आपल्याला त्याच्या क्रश केलीस तर बेस्ट म्हणजे त्याचा पूर्ण आर्क त्याच्यामध्ये उतरतोय.
हां बरोबर आहे.
हा मग काय करायच आपण कापूस आपल्या घरी असतोय त्याच्यामध्ये एक चिमटभर ओवा टाकायचा.
हां
आणि आपल्या दोन बदाम भरपूर झाले दोन भरपूर बदाम झाले. दोन बदाम असतातच आपल्या घरी.
होय बदाम असतात घरात मुलांना लागतात त्यामुळ घरात आणून ठेवतोयच आम्ही.
ते आपल्या आपल्या तू तुपात जरास अस नूसत बूडवून जरी घेतलीच ना लोळवून आणि त्याच्या मधन त्याच्या डायरेक्ट घालायच. आणि हे करायच आपल वात फुलवात असते माहितीये का
तुझा आवाज व्यवस्थित येत नाही. हां बोल
हां फुलवात असते माहित आहे.
हा माहितीये.
हा ते फुलवाती प्रमाण फुलवाती प्रमाण करायच त्याच आणि ते आपल्या त्या पंतीत ठेवायच आणि वरून खोबरेल तेल घातलीस तर बेस्ट तूप घातलीस तर तुझ्याकडे तूप अव्हेलेबल असल तर किंवा आपल खोब
चांगल होईल नाय
चांगल होईल मे मस्त होईल सोड त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम
हां हां
अर बाई तूप
चालतय हां वरून
आणि म्ह काही काही डिझाईन वगैरे असेल ना
डिझाईन नाही हां बरोबर आहे.
अस प्लेन ताट कनाय तू त्याच्यावर डबमारू शकते त्याला हे काय सुद्धा लावायच नाही डायरेक्ट मारू शकते. हॅलो, हॅलो हॅलो हॅलो